कुढ आहे
रूमवर आहे ना?
रूमवररे ग, हॉटेलला.
हॉटेलला
काय करून राहिला?
काय नाही तशी पाहतो
आ
फोनच पाहत होतो.
हा, आता मी रील टाकली, तिला की इन्स्टंट बाहिर येत म्हणू म्हटलं नेमकं काय करून राहिला?
हा मोबाईलच
हा हा. पाहिली नसेन ति रिल, तर नुसतं सीन केलं ते
पाहिलं
राज्य महा, राष्ट्रीय महामार्ग कायतरी टोलच आहेे ते. हॅलो? आं?
येतोय का आवाज?
हा, आवाज येऊन राहिला.
बोलणं कळणा रे, नेटवर्क एरर आहे काय?
ये एक मिनट थांब आ
हां.
हॅलो?
हा, आला आता क्लिअर.
अरे काही नाही ते, हेडफोन लावले होते ना.
हां.
त्याच्यामुळे ते आवाज येत नसेल व्यवस्थित.
हा, मग काढून ठेवला का?
हूं
अरे आता एकदम स्पष्ट आवाज येतोय.
आता डायरेक्ट मोबाईल ला हे केला ना म
हा हा.
हूं
हे अ राष्ट्रीय महा राष्ट्रीय महामार्गाच काहीतरी आहे ते
हां हां.
ते भारी ये फायद्याच ये आपल्याला बरं का.
फायद्याचं काय तरी
मंग साडेतीन हजार रुपयामध्ये वर्ष भर ये.
साडेतीन हजारात वर्षभर.
किंवा दोन शेड्यूल.
हा मग ते आहे ना लिमिटेशन त्याला.
म दोनशे टोल काटायचे म्हणजे एक टोल हा पन्नास रुपयाचा मिनिमम राहणार हाय.
हां
सगळ्यात साध साधा रस्त्याचा बी असला तरी आता दोनशे गुणीले पन्नास कर तू दहा हजार रुपये व्हातील.
दहा हजार होते.
हा म वन टाइम वन थर्ड भरला तर काम वार्षिक होऊन जात.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हा
ते पुरतं बा आपल्याला असं
ज्यांना जास्त हिंडायच राहतं त्यांना ते परवडत समजा
अरे पण आपलं हिंडणं होणारच ये तुला इथून पुण्याला जाईस तोवर दोन तीन टोल लागणारच ये.
समृद्धीन आलं तर चार टोल लागत्यां टोटल.
हा समृद्धीचा टोल तुला पाचशे रुपये होईन पुण्याला जायचा.
हा टोटल होत लागतील तेवढे
मी साडेतीन मध्ये मग साल भर तान नाय रायचा ना.
हा. हा ना हा ना पाहू ना आता अजून
म्हणजे आत्ता मा समोर रील आली ती मी पाहिलं तर म्हणले अरे हे उपयोगाच आहे मंग मी सेव करून ठेवलं.
हम्म हम्म हम्म
तुला पाठऊन दिली ती
हा ना हा नं केलता आज ते फायनान्स वाल्याला फोन तिथल्या ते एचडीएफी एचडीएफसीच लोनच ते काही होई ना.
कस काय?
ते होम लोन चालू ये ना
हां.
त्याच्यामुळे ते पेमेंट आणि ते मॅच नाय होत ये.
मंग
मंग आता पाहु अजून काहीतरी बडोदा किंवा ऍक्सिस
हा तेवढ हाय म्हणा
ते व्हतं कुढलं तरी एक त्यांच काय नाय हा ते करते बरोबर.
आवश्यकता तेनची भी जादा आहे ना.
त्यांची पण आहेच ना मग तेच ना.
हा. होम लोन जरू आहे चालू आहे तर मग होम लोन असला म्हणजे काय दुसरं करायचं नाही असं थोडी.
हा तेच ना मग त्याच्यामुळेच तर.
मग अस असत कितीक लोक त्या होम लोनवाले तर मग पंधरा. वर्ष त्यांना गाड्याच नाही घ्यायच्य.
हां तेच ना मग.
हा.
त्याच्यामुळेच तर मग म्हणजे ते म्हणले ते करू म्हणे काय अडचण नाही.
आणि आपल्याला सेकंड ऑप्शन आहे अजून दुसऱ्या कोणानावर बी आपण व्हकल घेऊ शकतो.
दुसरं कोण च्यारचनावर पण घेऊ शकतो आणि दुसरं पण ऑप्शन आहे. को अप्लिकंट दाखवून पण एच डी एफ सीमधूनत होतय.
नाही पण मग अ आपल्याला ते स्कीम घ्यायला अडचण नको आणायायला.
स्कीम कोणती.
आता काही गव्हर्नमेंट स्कीम अश आहे ना त्याच्यामध्ये प्रायव्हेट फोर व्हीलर लाला. श्रीमंत यादीत धरला जातो.
हा कोणत्या स्कीम भेटू राहिल एवढंलाही.
आपल्याला तसं काही लाभच नाही म्हणा.
आणि मग का आतापर्यंत कोणती स्कीम घेतली म्हणून आता घ्यायचो आपण.
हा ते बी आहे.
तेच मग.
आणि ये रे आपल्याला तर म्हणजे स्कीिमायचा फायदा होतच नाही.
हा तेच ना मग.
मग त्याच्यापेक्षा हे बरं आहे.
एक पाह ना मग आता.
ह मग आपला प्लॅन आग अस मधलाच आहे ना डिले. घ्यायच्या ताब्यात गाडीची डिलिव्हरी घ्या. डिलिव्हरी घ्यायला ऑगस्ट मध्येच घ्यायची ना.
ऑगस्टमध्येच घ्यायची ना.
हा तोपर्यंत प्रोसेस कम्प्लीट करून ठेवायची.
हा तोपर्यंत पाहून ठेव ना ऑप्शन मग.
हा होऊन ठेव म्हणजे कंप्लेटच करून ठेवायचं डायरेक्ट.
कंप्लीट करून ठेऊ हा तेच मह तेच क्प्लीट करून ठेयची प्रोसेसर्यंत सगळी.
हा.
अप्रूव्ह करून ठेवायचं.
हा एका दिवसात. मिेटलं पाहिजे नंतर असं.
आता सगळं रेडी करून ठेवायचं नंतर फक्त जाऊन उचलायचं म्हणजे गाडी जा आणयची फक्त.
हा नाही तेच काम ठेवायचं तेच मी.
हां तेच ना मग.
आणि आता आम्ही का. माग कधी झालं पाय मला तरी वाटत. बारतला झालं त्या दिशी का शिवडला काका अस तिला झालं काय काय बोलण. आता समजा तुला नगरला यायचंय.
हा.
हम् त्यात तू गाडी घेऊन घेणार आहे.
हा
बरोबर ते ब्ला ब्ला का रे.
हां.
त्याच्यावर जर हे टाकून दिलं तर तू. तो डिझे खच त्याच्यात ऍडजस्ट करू शकतो.
डिझेल खर्च ऍड ऍडजस्ट होतता त्याच्यामध्येध. भरपूर भेटत आज पॅसेंजर तेच. ते करते येत हो ते नंतरचा विषय तो.
स्कीम असं करायचं हे दरडाक टव ग. अर्धा घंटा लवकर निघला तू रस्त्यांना बी थोडं थांबून थांबून भाडी धरून घेऊ शकताय.
हा ना ना.
ऐ काय नाही तथांब तांबत जाताना.
तेच मग ते करते येतं ना.
म्हणजे डिझेल खर्च जर बाहेर चालायला लागला तर कंपनी कडून येणार डिझल वाचन. त्याच्यात हप्ता म्हणजे बऱ्यापैकी नफा करता येईन
करता येत ना ते जास्त जेव. ढं गाडी वापरू समजा तसं ते करता येत त्या चलय.
नाही नाही मुळात आपण गाडी आपल्या पर्सनल युज साठी घेतोय तरी बी गाडीचा खर्च आपण बाहेरच्या बाहेर. म्हणजे काय म्हणाल तो एक. साईड बिझनेस सारखं त्याच्यावर काम करता येत आपल्याला.
करता येत ना हा ना कित्येक लोकांची गाड्या अं चालते आपल्या आपल्याला त्या.
हा.
म्हणजे पर्सनल गाड्याच ते म्हणजे. म्हणून यूज केल्या ज त्याच्यात
हा
गव्हर्नमेंट अलाउड नाही त ते ऍप वापरायला ब्लाब्ला वापरायला
कस काय
म ते पर्सनल गाड्याच ते यूज केलं जातो ना त्याच्यात
हा.
त्याच्यामुळे ते म्हणजे अ सरळ रोलोल आहे ना त्यांचा. काय बिझनेस करायचा असेल गाडीचा तर पिवळ्या पार्टीची गाडी पाहिजे.
पिवळ्या पाटठीची गाडी पाहिजे बरोबर आहे.
य व्हाईट पार्टी नाही.
हा हा. नाही नाही नाही गाडीचा बिझनेस नाही ना मग ते ऍप काढलं कोणा.
ते असं लोकल ॲप आहे ते
नाही नाही नाही लोकल ऍप य ते प्ले स्टोर ला नाही का
ते कााय ना ते
मग प्ले स्टोर ला कस कायला ते जर लोकल येत
म्हणजे काय माहितेका ते लोक त्याचं सर्रस यूज करत्या काही पण
हा
ते ऍप कायासाठीये समजा मी चाल म्हणजे पुण्याहून गावाकड
हा
तर मी रस्त्यातलं कोणाला घेऊ शकतो. आणि ते प्राइज वगैरे ते ब्लॅग् वरतीच दिल राहत
हा
तेवढंच घ्यावं लागते. कमी प्राईज मध न्यावं लागत हा लोकं त्याच सरळ म्हणजे कमी प्राईज मधीच तरी पण ते चांगलंच राहतं. डिझेल वगैरे ते चांगलं निघत.
नाही नाही नाही समजा पुण्यावरून बोरसरला यायला तीनशे रुपये बसचं तिकीटय.
हा
अ त मग त्याच्यावर किती फेअर किती दाखेल रातं
आता अ साध्या महामंडळाच्या बसच नाही हिशोब रात
ये अ ह ट्रयावल्सचा ज्या गाड्या राहते ना
हा
ट्रॅव्हल्सच्या गाडीचं किती सहाशे सातशे रुपये तिकिट रहात.
हा
तर त्याच्यातून समजा सत्तर टक्के त्याच्यातलं घेता येत असं म्हणजे पाचशे रुपयाच्या आसपास ते घेता
पाचशे रुपयापर्यंत आपल्याला एका कस्टमरकडून पैसे घेता येत का
म्हणजे ते ब्ला ब्ला ऍप वरती देईल राहतं आंतर किती जायचंय त्याच्यानुसार तेवढे पैसे होतील.
हा हा
हा
म त्याच्यावर द्यायला राहत आपण त्याच्यामध्ये पाच पन्नास रुपयाच हिकलं तिकडं
नाही नाही ते नाही करतेत ना लोक ते पैसे पाहूनच हे करते ना सगळे म्हणजे आता ऍप युज करणारे पण ते लगभग सगळे प्रोफेशनलच राहते.
म ते अँप वर भाड दाखेल रहात तेवढच भाड देत का कस्टमर बी
तेवढंच भाड देत्यात.
आणि एखंदा असं म्हणलं तू कंदा आता गाडीवाला झाला भाऊ त्याच्यावर पाचशे दाखविले पण माल साडेपाचशे ला अस
मग दुसऱ्या गाडीत जातय आस काहीक काय कोळ झालेलंय.
हा का
हां म्हणजे जर समजा एखाद्याला अर्जन्सीये काहीये ते जात मग ठीके बर जाऊ दे साडेपाचशे घे पण जाऊ दे मला
हा हा हा आर अर्जन नुसार
अर्जेंटसी नुसार
हा
हम् पण मग लोक म्हणजे ज्यांला नाहीये समजा एवढं लई ते बरोबर हे करत्या त्याच
हा म्हणजे त्यांच्या कामानुसार
आमा नुसार हा ते एकदम शेवटच्या तसाला पण बुक करते ती गाडी ब्ला ब्लाई.
हा त्याच्यावरनं गाडा जाती त.
गाड्या दाखविथ ते हां ना.
म नोंदणी करणारे बी त्याच्यावर टाकेल राहत्या ना भरपूर.
हा ते एकाच ऍपमध्ये दोन्ही पण होतं, गाडी पण रजिस्टर करता येती. आणि अ ट्रिप पण बुक करता येते आपली.
आपल्याला इकडून म्हणजे आपण भाडेकरू म्हणून चालो त आपल्याला ते बी दाखता ये नोंद कर ता येती नं आपण गाडी घेऊन चालो हे बी त्याच्यात करता येत. बरं मी कट करून पुन्हा लावतो फोन.
हां, हां!